झोपुल्यावरच लाव तक्क
नाही म्हला झोपला तो ह. झोपला झो झोपला ना झोपला.
हा आणि तेच
नाही झोपला तो आ जा झोपाला.
शिव पण झोपण्यात आहे आता गाणं चालू आहे थोडं डोकं भिंतीवर डोकं आदळलं ना त्याच मगाशी
अरे
या इकडून या खूप भिंतीवर त्याचच त्याच त्याच्या हातानच
हाव काय जोरात लागल काय?
तो स्वतः मा स्वतः मारून घेतेय तो भिंतीवर.
हो मा डोका आदळलं म्हण हम हा जेऊन राहिली जेऊन राहिली जेवत आहे जेवत आहे, हा आज गोबीची भाजी केली अन् काय म्हणजे हे केली, चवळीची भाजी केली.
पप्पा खाऊन गेल
हा पप्पा जेवण करून गेले ना. जेवण करून गेले पप्पा हा नाही जेवण करून गेले.
इकडे तर असं नेल होतं ना असं आणलं होतं बाहेर लगेच करून.
ते महाराष्ट्रात ना गुजरात फरक पडते ना काही हा ते म्हणाले महाराष्ट्रात आणि गुज रातमध्ये फरक पडतो.
हम ते पण आहे.
आता त तीन चार टेस् कार लावलाय त्याने म त्याच्यानंतर ते मंत्री डॉक्टर जवळ रिपोर्ट नेऊन द्यायला लावला.
हम्म तिथं पण केले होती ना चेक. चेक केला होता तिथे रिपोर्टात शुगर बिगर.
हा हा नाही शुगर बिगर नाही आहे हम्
आता त्याला म्हनायच भाऊले जाऊ नको देऊ मणा लवकर
आजच तुमाला रेंज जायले म्हणते कि अ आज केलं तर ठीक म्हणे नाही तर मी चाल्लो म्हणे उद्या परवा म्हण
हा माहितीय आहे माहतीय मीच बोलली होती मम्मीला हसण्या हसता मग नंतर म्हणेल ताईनं बोल्ली तर रें ताईला बोल्लीत म्हणेल तू काय म्हणत म्हणे ती स्वतःहून म्हटलं म्हणे की मी आज केलं चाललं जाईल म्हणे
हा आज केला
हा हम तसं पण तिथं पण काम नाही म्हटल्यावर मग काय.
हा गमत नाही म्हणते खूप
तीची बी बडबड झालू राहते ना काही ना काही
हा ते तर आहेच ना पण ते काय म्हणजे तिथं बी काम नाहीयं. तिचं काम नाही आहे ना काई तिचं मग काय करती
हा ते आहे म्हण आपण हे बडबड किरकिर केल्यापेक्षा बरं आहे म्हणतात ते तिथं.
ह
मला नाही येत म्हणा मी लावत पण नाही आणि लावत पण नाही मी फोन येत पण नाही आम्हाला ते रेन तईलच लावता पण
ह चली टहिली सका ग स
हम्म
राधा ताई ना पण बी नाही लावत ना तुम्हाला बी नाही लावत हा
रामखामगावले पण तिथे येतात आणि तिकड पण बँकेत त्यांचे चालू राहतात ते तिघांचे आम्ही लावत बि नाही बोलत बि नाही देणे आम्ही कधी सणावारला लावलं तर लावलं आता ते हे पिहू पेक्षा हा शैताने बे
हा नाही खरंच आहे बाइ किची बळबळ कर का माझताई सापड्याली
रोडून सोडतात डू हा ते तर मग आम मला माहिती आहे अनुभव आहे मला ते आमच्या घरात तेच आहे
यांना चं लेकरं झाले ना
हा आम्ही सांभाळले दोन आमचे असे नव्हते तसे अरे तो जमाना गेला. सगळे सारखे थोडे असतात
ढ
नाही हो नाही ज्याच हो ज्याच दुखत त्यालाच माहिती राहते ते असाक ओ
हो हा सांगत होता ना दादा ते शैताण आहे म्हणे, ह शी करते म्हणे शी करते आणि मग आंघोळ करून घेऊन जाते.
तीन वेळेस आम्ही आंघोळ करून यायचो. थंडपाणी हम आणि ते एक तर कमळची संडास आहे आणि तिची ते वरतीच अ आमची पण आमची पण आहे पण आमची कशी सिंगल सिंगल आहे.
हा
बाथरूम वेगळे आणि टॉयलेट वेगळं, तिथे इथं कसं सगळ ऍटच एक रूम मध्ये आणि रूम सारखे आहे ना. ची रुमच आहे जशी काही एक थोडक्यात
हो का एवढी मोठी
आपली हे नाही का किचन तुमचं जे आता तुम्ही बदललं ते आपलं आजी राहायची ते किचन तेवढं मोठं आहे ते तेवढं मोठं आहे.
बापा रे
आणि आपलं टॉयलेट आहे की नाही बाहेरून त्या कोपऱ्यात टॉयलेट आहे तिचं, म्हणजे अटेजच आत मधूनच आहे बाथरूमच्या पण त्या कोपऱ्याला टॉयलेट आणि इकडें एवढं मोठं पटांगण वापरायला बाथरूम ह त्यांना टप ठेवायचा होता आणि त्याच्यात हम्म ते नाही का स्विमिंग पूल सारखं ते टप बास्केट हम्म मला काय करायचा त्याच्यात न्यायची न मिल हा बाहेर आता थांबत नव्हता हा तसा बी हीत बी नाही थांबत. सोडत नाही हा तर मग बादली च उभं करायची पडू नये म्हणून नाही तर हा रांगायचा तिथं सटकायचा ना आता गुडघ्यावर चालायचा पायांन नाही चालून खाली अस रांगायचा.
हो का
मग नाही तर मग काय करायचं शीट मध्ये मी घाण काढायची शीटमध्ये पॅन्टीतून तर त्या पेन्ट त्या शीटमध्ये बी मग्गा टाकून दे. नाही तर मग डोकव हात घालायचा पळायच प्रयत्न करे
हा
मग मी च धावा हे करायचे हात पकडून एक करायची साईड साईडले मग दोन व दोन तीन वेळेस त्याला बाहेर काढून दिलं मी न मर तर आधी त्यां म्हणलं अगं आत्या तू असं असं करते आतमध्ये म्हणे का रे करतो म्हटलं तू ऐक ऐकतच नाही म्हटलं लईच त्रास देतो मलाल
मग त्याची शि धूूवून पहिले मी बाहेर काढून द्यायची त्याला
हम् लेवल मागे
पहिले दोन दिवस त्रास दिला तिथं त्यांच्या जवळ कोण जाईना काही नाही. तर चेहरे ओळखले ही झाले ना मग जाईल. मग ते भाऊजीच्या तेे लय अंगावर जालता
हो
हा अ अ हो अहो अहो अहो असा करायचा
हो
आईस्क्रीम कशी खाता म्हंटले की लगेच आवाज काढून दाखवायचा त्यांनी
हा
हम्म झोपला आता
झोपला हाव गाते गाणं झोपासाठीच रायल आमचं बी जोपासाठीच जाणार आहे.
आमचं पण तेच राहतं झोपलं की थोडं बरं वाटतं आणि आपल्या इकडून तिकून डोळे लागले की आपणच झोपून घेतो ललेकरांच असं म्हणत
आता
रात्रीची झोप होत नाही आपली उडत उडत झोप येऊन जाते
ह हा ते हम् मी का तेव तुम्ही नऊ म खच वर्षा त झाला
दू सोडून टाक दू सोडून टाक एवढा लवकर म्हटलं अजून नाही दिवाळीपर्यंत पाच झाल म्हगून सोड ह
कोण म्हणजेव मायलाई
रेण तई मम्मी मम्मी नाही राधतई रेनताई
नयो बाय कमसे कम लेक्राचा नियमच आहे दीड वर्षापर्यंत दूध पाजायच
मग दीड वर्ष अजून खात नाही वहिणी त्याला दात नाही अजून का एवढं
नाही कि दीड वर्ष आपलांत नियमच आहे काई
तु्हा दिदीला यावी दीड वर्षाच पाजलं मी मग ऑपरेशन केलं होत हरणीेतं
ह बाय रोशनी न तर लय दीड पवना दोन वर्षापर्यंत दूप केलं नाही ह
उलट जेवढं आईचं दूध चांगलं असतं म्हणतात पण ते कसं आपल्याला कुठं आलं गेलं तर त्यांना पास जायच येते त्यापेक्षा
हो ते तर आहेच म्हणा पण काय म्हणजे तरी आता लय लाान म्हणजे आता तर वर्ष भरायचं झाललंता कस् महिना झाला ह
एवढ्या लवकर नाही दीड वर्षाच तरी दिवाळीपर्यंत सोडल म्हट लागतात
दीड वर्षाचा झाला की मग सोडून देला
हा आता काय तेरा महिन्याचा तर झाला तो् अजून अजून चार व महिने अजून चार पाच महिने
कोमलजीच बोरगी आता दोन महिने दोन वर्षेची होते याच्यात एवढी लागड आहेत आई तुम्हाला काय सांगू दुधच ना थोडे दुध अशी कशी सोडत नाही दूध
हां
तिले मग त्या काळा वड नसते का तो लावायला लावला मग एक दिवस कुंकू लावायला लावल मग मग म्हणे नाही नाही नाही भाऊ आहे भाऊ आहे मागी माऊ भाऊ आहे माऊ भाऊ आहे हावाची कर माऊ भाऊ सु सुई घेत म्हटल मम्मी न सु म मंग सोडलं हा
बरोबर
दन हा नाही नाही मग दोन तीन दिवस गलाच नाही नाही गललाच नाही गेल्लाच नाही दोन तीन दिवस रडू देला म्हट रडू दे आईच्या घरी आहे त झोप होईन त वाज हा तर म्हटलं आईच्या घरी आहे त झोप होईल म्हटलं तुईवाली रडली तर जराच का आपण बी घेतलेलं ते म्हटलं मांडीवर हा तर म्हंटलं असं तिली झोप आली दाई दई आली म्हटलं तिनं म्हटलं की दाई दई आली की टांगा टांगून द्यायच हो तिथे मग तिथ दोन तीन दिवस अशीच मी ना सवय लागली म्हट ते म्हणे की मम्मी दाई दई तर तिला पान करून तकून देऊ पण जाय काात हा दोन दिवस गेल ना मग हा दोन दिवस गला तर मग नाही गला तिसऱ्या दिवसून नाही ग दिला मग आपाआप तिथे म्हटलं सुई घेतली क मग मम्मी न स्वी घेतली क मम्मी ना मग डोघून द
ह
तिची मम्मी ति रता मांडीवर घेतली की थापतेे अधोकून द
हा मग आता आमचा शिव पण थापटून जोपते
हा
आम्ही पण नाही लोडग मा हे झोडीगिडीचे प ठेवलंच नाही मी ददीच्या वेळेस पण नाही चस पण
ह् ये काय म्हणजे जरापर झोपेसतो पाळ टाकतो आम्ही म्हणून काढून गेलो
होम
अन मना एवढा कॉल झाला की आता बी झोपते जराबर
किती झाले तुमची अजून किती बाकी आहे म्हणे
एकोण तती आता हा कॉल धरून एकोण ती सून जाईल एकच राईल मग काय संध्याकाळपर्यंत कमप्लीट करून घेऊ
हम्म नाही तर लावून घ्यायचा मग संपून जाते
रव्या ना आता तुम्ही झोप नस घरा बास
नाही एवढं लवकर नाही जपत नाही साडेतीीन चारलाच जपते अर्ध पाऊनात जास्त जोपलं की मग रात्री बी लवकर झ
हा ते
मग झोपले की आपण झोप की आपल्याला बरी झोप होऊन जाती नाही तर मग झोपणे होत मोबाईल पाहत बसले
का
रोशनी